हॅलो. येतोय का माझा आवाज? हो येतोय.
तुला अशी फोन करत नाही आणि तुला आठवण बी येत नाही गेल्यापासून.
ये ते व मी फोन करते मग. चील मावशी मावशीच बोलून घेते.
हा. होय का? झालं ॲडमिशन?
हा. काल झालं. अ धुळ्यामधल्या म्हणजे, प्रायव्हेटये एस पीस ला.
होका. कशाला घेतलं? कुठल्या म्हणजे?
डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला कम्प्युटर सायनस कम्प्युटर सायन्स
कम्प्युटर सायन्स. का बर? इलेक्ट्रॉनिक वगैरे जायचं ना.
नाही. कमप्युटर सायन्सला स्कोप हेना आता.
ए आय मध्ये काही डप्लोमा नव्हता का?
ए आय ची ब्रांच अ मला पुढे घ्यायची होती. आता मला कॉम्प्युटर करायच होतं.
अच्छा, अच्छा म्हणजे, आत्ता केल्यानंतर पुढे ते घेता येईल. म आता कधीपसून कॉलेज चालू होईल?
आता फर्स्ट लिस्ट लागली, मग आता सेकंड लिस्ट, थर्ड लिस्ट मग म्हणजे, तुझं फस्टला नाव आलं.
अरे वा चांगलंय, कॉग्रॅच्युलेशन मग किती फी लागली?
अ मला आम्हाला मुलींना कमी होती. आम्हाला मला सात हजार लागली. आणि.
हम्म
ग्रॅज्युअली ती काहीतरी पस्तीस हजार.
हा का. इकड नाशिकला जास्त फी लागली असती.
हा. गव्हर्नमेंटला लागला असा तर मग, का कमी लागली असती पण प्रायव्हेटला जास्त लागली. प्रायवेटला प्रायव्हेटला असं पण चांगलं शिकवलं जातं, गव्हर्नमेंट पेक्षा होय. म्हणजे प्रायव्हेट हाय ही कॉलेज.
हम्म.
हो. काय करताय तुम्ही?
काय नाही. झोपलेली होती आज ना रोज आहे ना असं, दुपारची झोपली का अर्धवट झोपेतुन मला क्लासला जावं लागायचं. आज मी जवळपास बारा वाजेपासून झोपली तीन वाजेपर्यंत.
क्लास किती ते किती? पाऊस आला. पाऊस चालुये. बापरे आमच्याकडे त
नाही ग, काल पासून पाऊस चालू ये, आज तर दिवसभर त्याने काल पण नाही कपडे वाळू दिली आणि आज - - पण नाही
आमच्याकडे पाऊस येत नाहीये
नाही.
आमच्याकडे पंधरा वीस दिवसापासून उने कडक
नाही ना इकडे तर, म्हणजे एवढा पण नाही, येत अधून मधून येतोय. श्रावण मध्ये जसा येतो, तसा पण मग कपडे नाही, वाळू देते आणि. पाणी पण नाही तापणार असं आहे चालू आहे, पाऊस चालू आहे.
क्लास किती ते किती टाईम आहे?
क्लास सकाळी आठ वाजेपासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत. आणि नंतर बर दुपारी तीन वाजेपासून तो सायकाळी साडेसात.
कि कितीच्या बॅचेस म्हणजे.
हम्म हो, काय केलंय मी, नववी आठवी नाही, नववीला मी सकाळी आठ वाजता बोलवलेलं आहे. पण मग बाकीचे जे छोटे छोटे मुलं असतात, ना ज्यांची सकाळहून शाळा असते असते. ब दहा वाजता मग त्यांना, मी नऊ वाजता बलावलेलं आहे, मग नऊ ते. साडे दहा पर्यंत ते असतात, दीड दीड तासाचा क्लास मग. परत दहावीच्या मुलीत माझ्याकडे, ज्या मी साडे दहाला बोलवते बारा वाजेपर्यंत.
अ अच्छा
म ज्यांची सकाळी शाळा असते, ते तीन वाजता येतात. दोन बॅच आहे त्यांची आणि ज्या मुली सकाळी शाळेत जात दहावीला त्यांना मी संध्याकाळी सहा वाजता बोलवलेले आहे.
हो मयूर तुमच्याचकडे येतो का.
हो मयूर माझ्याकडेच आहे.
आणि मग ती क्लास होती, पहिली ती सोडून दिली का त्यान.
हा त्यांनी सोडली ना ती, तिथे नाही लक्ष देत होते काय एवढे?
त्याचा काहीच रिझल्ट नाही त्या क्लासमध्ये.
हो, आता बघ ना तू, त्याच्यापेक्षा माझं जास्त, हर्षद जास्त हुशार आहे ना त्याच्याकडे जास्त माझं फोकस आहे स्कॉलरशिप साठी. बघतो कसा काय
काही नाही हरकत करून गेली.
हं, आणि घरचा क्लास असला ना मग थोडसा दबाव राहतो.
हा. नाही तर काही इथ वेगळं राहत घर राहायला, मग काही नाही घर हो चाल द्या.
नाही, इकड तसं नाहीये, म्हणजे घरच असू दे नाही तर बाहेरच असू दे.
ते ते तुम्हाला घाबरतात
ते तर आहेच.
आमची काकू शिकवायची ना मी कसं करून टाक
नाही नाही बर का तेवढं नाही. घाबरतात ते तसं नाही त्यांना, पण माहितीय की मी क्लासमध्ये य तेच नाही. क्लासमध्ये येणारा प्रत्येक मुलगा मला घाबरतो. मी, होमवर्क नसेल ना, मी डायरेक्ट हाकलून देते.
हा का.
हा आणि माझा आहे, ना मी फॉर्म बनवून घेतलेला आहे. त्याच्यावरती माझे सगळे नियम लिहून ठेवले मी. आणि त्या नियम वरती मग मी काय करते, ते सगळे वाचून घ्यायला लावते, पालकांना आणि मी साईन मागून घेते. मग ते साईन कार, आणि मी ठरवलेलंच आहे, की आधी. क्लासाच्या मुळे लोक नाव काढायचे. अगं मी ना पनिशमेंट करायची. हाकलून द्यायची नाहीतर, मग वडिलांना फोन लावून द्यायची बाई.
हा.
बाकीच्या क्लासच्या तिथे कस असतं, अ वडिलांपर्यंत जातच नाही.
ह
असं आहे, आणि पेपर जरी घेतला ना, त्या पेपरला किती मार्क्स पडले. त्या पेपरवरती मम्मीची ते मम्मीची ते साईन नकोच मला पप्पाचीच पाहिजे. एवढे अटकतात ना मुलं. इथंच तर लाईट लागून जातात, मगजी आता पप्पांकडे जाऊ कसा.
बापरे.. आणि दुकान
दुकान मग काका सांभाळतात, आता आहे ना थोडसं एका ठिकाणी लावलंत.
ते म्हणजे ती होती तेव्हा, तिथ कॉलेज कडे गेले, हो तिथं का?
तिथंच तिथंच अतिक्रमणवाल्यांनी त्रास दिलेला आहे.
अच्छा, मग परत चेंज करताय का जागा?
नाही आता स्वतःचं एक तर गाळा घ्यायचा. नाही तर बघू आता काहीतरी ह दुसऱ्याच्या दुकाना पुुढे लावायचंच नाहीय गाळा आम्ही शोधतोय पण ते काही मिळत नाहीये. गाळा मिळाला तर बरंच होईल
हा. तुझ काही चालू? काही नाही आता सध्या त चा आणि क्लास चालुहे फक्त.
हम् हम्.
एम एस सी आय टी चा.
एम एस सी आय टी, मग ट्रिपल सी करायची ना?
नाही झालाय ती पण तिचा.
अच्छा, दोघांमध्ये काय फरक आहे मग?
फरक काहीच नाहीय एम एस सी आयटी मध्ये इरा होतो आणि ट्रिपल सी मध्ये फक्त त बेसिक शिकवलं जातं. म्हणजे वर्ल्ड एक्सेंज पॉवर पॉइंट नेटवर्क. ह हा ते सगळं.
तो इरा चा काय दोन तीन दिवसात कम्प्लीट करता येतो पूर्ण दिवस बसला तर
नाही नाही ड डेलीचं म्हणजे दोनचं सेक्शन कमप्लीट होतात ना. दर दिवसानंतर लिमिट दोनच सेक्शनची. आणि मग आणि प पन्नास इरा असतात ना पन्नास सेक्शन असतात. मग ते हा मग हळू हळू दोन दोन दोन दोन आ
हो का आमच्या वेळेस कसं होतं रोज गेलं का. काहीतरी टायमिंग आता तेवढ्या वेळासाठी इरा ऐकायचा आणि मग प्रॅक्टिस करायची, आम्ही दोन तास जायचो. मग ते इराच्या पूर्ण इरा केला म रोज यायच जर आपण मध्ये गॅप घेतलेला असेल क्लासला गेलो नाही तर मग ते मार्क्स कट व्हायचे.
हा का?
असं काहीतरी होतं मग ते पन्नासं पैकी पन्नासं इराला मिळायलाचं पाहिजे. बाकी मग आपली काही थेंरी वगैरे असं
हा, म्हणजे ट्रिपलसीचा पण केलाय का?
नाही, एम ए सी आय टी!
हा, मग मी पहिले ट्रिपल सी केला, म्हणजे माझे काका काल लहान काका होते. ना ते म्हणे नाही तू पहिली ट्रिपल सी कर म्हणे. मग ट्रिपल सी ला बळजबरी बसवून दिलं मला त्या म्हणजे तीन महिने ते बळजबरी. हा. म म्हंटलं आता- दादा म्हटलं, ट्रिपल शिकेल आहे सर्टिफिकेट म्हटलं आता एम एस सि आय टी काय करत नाही. सगळे सुट्टीन मध्ये आले. ओरडायला लागले. तुन काय सांगितलं? आता एम एस सी ई टी चा लावायचाय का नाही मग? करंट
मला वाटलं ऐक. जिथं एम एस सी ई टी आहे- तिथं ट्रीपल सीच लागणारच आहे. म्हणजे एकतर तू ट्रिपल सी च दे किंवा एम एस सी आय टी च दे. दोन्ही सारखेच - त्यापेक्षा तू टायपिंगचा क्लास केला असता-
मग त्याच्यात आणखी टायपिंगचापण अर्धा तास होतो ना.
हो. म्हणजे, अगं पण सर्टिफिकेट मिळेल ना तुला? टायपिंग थर्टी फोर्टीचं.
हा. ते नाही पण.
असं मी म्हणते. टायपिंगचा क्लास झाला असता. पण आता ठीक आहे. ते त्यांच्या पुुढे जाऊ शकत नाही बरोबर आहे.
आणि कधी केलं ग ट्रीपल सी? ट्रिपल सी मी जेव्हा अ नाईनथ ला गेली होती तेव्हा.
अच्छा. म्हणजे आत्ताच केलेल आहे. आता कम्प्युटरचा केलाय तू. तुला लॅपटॉप घ्यावा लागेल बरं का?
हो. ना. म्हणजे फर्स्ट इयर ला तशी गरज नाही. पण सेकंड इयरला.
हा. तेच ना लॅपटॉपची गरज पडेलच.
सेकेंड वगैरे.
हमं. घेतलाय माझ्या भावाने घेतला होता तो. काही नाही ग सेकंड घेण्यापेक्षा न्यूच घ्यायचा. सेकंड हँग होतो हे ते. परत ते जुन व्हर्जन असतं.
हा. पण जुन ते जुनंचं असत. त. पैसे बी जाता आणि-
हा. मी तेच म्हणत होते. पैसे जाता आणि प्लस त्याला काही नाही काही काम निघतं. जसं मोबाईल जुना होतो खराब असतो. तसं स्लॅब - टॉपच पण असत. त्यापेक्षा आहे ना? न्यूच घ्यायचा. थोडेसे दोन पैसे जास्त जातील. किंवा हप्त्याने करून घ्यायचं.
हा. तेच करावं लागेल. आता प दो म्हणजे- अपडाऊन, अपडाऊन ला बेकार दूर आहे. म्हणजे इथून धुळ्याला जायच. हो. धुळ्यावरून आहे ना? हा ना. मम्मीला वेळ भेटला पाहिजे ना. मग मम्मी म्हणे का करतील का मुली- तू पण अपडाऊन करून दे म्हणे. धुळ्याला काही अस- कॉलेजलाच हॉस्टेल आहे. आमच्या कॉलेजलाच हॉस्टेल आहे ना.
पण त्याला फी जास्त असेल ना?
हा. फी म्हणजे वर्षाची चाळीस हजार आहे.
हा. म काही नाही. ठीक आहे चार हजार रुपये महिना. खाणपिण त्यांच्याकडे?
सगळं मेस वगैरे. चांगलं आहे ना, चार हजार रुपयात. हम्म.
मला तरी वाटतं, पण म हॉस्टेललाच राहिलं पाहिजे. अभ्यास मोठा आहे जाण्या येण्यातच अभ्यास- साचा वेळ पण जातो ना? म्हणून हॉस्टेलच. थांब मी तुला परत करते थांब. परत कॉल करते.
हो का?